हॅलो दुसऱ्या नंबर वरनं केलं की लागलं की.
काय
दुसऱ्या नंबर वरनं केलय की या.
ते कुठलाय ना
माझा नंबर ना ते भावाचं नंबर होतं.
हम्म हम्म.
मग धक्का कसं हे?
नाय माहित.
तू लावून बघ एकदा कट करतो आणि तू लावून बघ.
ते बेबीनारचा फॉर्म भरलास काय?
कुठलं कुठला म्हणलास हॅलो.
आत्ता बारा वाजता वेबिनार आहे म्हटलो.
वेबिनार कूट कुठलं वेबिनार?
काय गं? काय मेसेज विसेज बघतोयस की नाय रे व्हाट्सअप वर आपल्या ग्रुप वर कॉलेजच्या?
नाय बघाय
काय मला काय करतोस मग?
काय नाही सांग की भरू काय?
मी भरलोय ब आत्ता बारा वाजता वेबिनारे त्यांचं बघणार आहे काय हाय काय सांगत्यात.
मग कुठं आहे ते फॉर्म कुठं आहे?
. व्हाट्सअप वर जॉईन व्हायचं आपल्या कॉलेजच्या ग्रुप मध्ये टाकलेत त्यानी त्यावर जॉईंट व्हायचं मग त्यात वेबिनारचं येतंय फॉर्म येतंय ते भरायचं आणि मग बारा वाजता होणार ते.
नाय ग्रुप वर जॉईन केलं की आता खरं काय दिसत नाय की.
हॅलो.
ग्रुप वर जॉईन झालोय, काय दिसना खरं.
आत्ता कसं काय दिसणार झालंय, थांब फॉर्म पाठवतो तुला.
असाय काय.
काय माहित माहित नाही, मी बघाय नाय काय.
थांब पाठवतो तुला पण.
दोन दोन पाठवलेत त्यातलं कुठलाय.
अरे कुठे गेला फॉम फॉम फॉम.
पाठव आत्ता पाठवल्यात की झुमचं.
अरे फॉरवर्ड करायचं, ऑप्शनच नाही की रे.
झुमच पाठवलेत की मला.
आ.
ते ग्रुप वर आले, की झुमच.
हा, झूमच तेच की. तेच ते तेच स आ.. जॉईन करून हे करायचाय रे.
मग मी डायरेक्ट जॉईन झालो, तर चालणार नाही काय?
आं.
डायरेक्ट जॉईन झालो तर,
काय माहित नाही मला माहित नाही, तिथं लिहिलंय की म्हणजे ऍक्सेस साठी हे पाहिजे. काय म्हणते ऍक्सेस साठी फॉर्म भराय पाहिजे, त्यात ऍक्सेस करायसाठी.
गुड आफ्टरनून बेबीनार कशाबद्दल आहे खरं.
हे काय म्हणत्यात, जॉबबद्दल बहुतेक कसलं तर.
प्लेसमेंट गार्डन्स हाय. हम हम, ले प्लेसमेंट अ गार्डन्स वेबीनार. काय करू, कॉल कट करू काय? हॅलो. हॅलो. हॅलो रुपेश हॅलो.